हॅलो बा हॅलो काय नाही हा येत काय करते हम्म काय करते म हि हम काय करली आवाज नाही येत का माझा
नाही ना मधी मधी डायरेक्ट बंद होऊन जात काही नाही मी स्वय पतो को राहिले तुम्ही काय करता
आमच्या संटकत चाललंय पळ बन नाही ना पोळ्या दोन तीनच राहिल्या भाजीच बाकी आता
हा ह
हम्मल्या बर कृषयच नाही का हा ना बर
प्यवसांची अनंगा घालून
काय भाजी बनव तुम्हाला पिठलंच करायचंय का आमचा फिटल्याच प्लॅन चालय
हा आणि मृदया मग काय करायचं रोज रोज
यायत क
हा सग काही वरण करेल ते मेज वर तसंच पडेल कोणीच खायला नाही सकाळी खायल तेवढंच हो
मग आता खायला किती तुम्ही तिघच जण
अ ये दुपारी आली नाही जवायला मी जेवले नाही दादा जेवती नाही दुपारचे देशमतच पडेल हम्
रावा म
नाही ना पण खर होऊन
निवडणक निवका आता कुठे एवडलय हा ते नाही बा अ हा बर ना बाकी अजून हा ना आराम
आरामे होता
आजी आहे का मामंतु पु तुम्ही असल काय सारख्या गप्प्या मारत आहे फोनवर. अ ते म्हणशील काय माहतं काय यांच्या सारखे फोन फोन करीत आहे ऐकमेकीला.
हा हा ल नाही नाही मी नेमकी मा . पोडवायचे हातमध्ये
हाय का हम्म हम्म.
ते मग फोन असला का विचारत राहतं कोणाचा फोन आहे काय नाही.
हा म्हणते म्हणजे सारखेच आता एवढ्याच नाही का सारखेच कॉल जाते एकमेकीला. . तुम्ही माणसे ये दोघं असती तरी विचारिते पप्पानं तेन बाकीच विचारती.
त्यांना माहितीच नाही ना मी ते घ्यायली म्हणून.
कोणाला बऊनला का? हा हा
हम्म. तस म फक्त आत्यानंच माहिती हा पण म त्यांनी विचार हा पण मग विचारलं नाही त्यांनी का काय हा.
हा काय मला वाटलं इ माहिती काय म्हणले म्हणून नसेल विचारलं.
नाही नाही विचारलंच नाही असेल असलं काय काम बायाबायांचं काय विचाराय
हा ना हम्म हा. तसं आमच्या पप्पा तेनी कोण काय विचारते माणसच बाकीचे दोघच जण विचारतोस .
हा ना. हम्म नाही मंग अ फोन आला तरी त्यां असं वाटतं मग हाय बघ कोणाचं तिचा मावशीचा ना येतो.
हां हम्म. माल तर सारखे होता मला .
करते
हा नाही आमच्या लई विचारपूस करते. त्यांने आता एवढा तुझ्या कंटिन्यूचं जास्तच फोन आहे ना. आता तो माता गावीत बाईच म्हणते. तेच ना आता तर गावीतबाईच म्हणते गावीतबाईच म्हणते.
हाड
सारखी सारखी बोलव बीज . मला मीच सांगितलं सगळ्याचं. बाकी काय म्हणते माझं हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो. डायरेक्ट मांगच्यात होती त्याच्या म आवाज नाही येत का काय? .